हॅलो! आवाज येतो तुम्हाला? हॅलो!
हे! हॅलो! मला इेते आवाज तुम्हाला?
येतोय आता.
म्हणलं मी कॉल केलं तू
हॅलो!
मला येतो आवाज.
हा तुमचा ब्रेक होतो मध्ये मध्ये.
हा म्हटलं मी कॉल केला होता तु उचललाच नाही.
ते रिसीव्ह करताना बहुतेक कट झाला.
खूप ग
नंतर मी दुसरा कॉल चालू होता ना म्हणून बहुते.
हम! काय म्हणता.
बोला ना.
लं ह हा ते आता कायला.
हम, हम!
त्यां किती सांगितलं त्यां बोलतोच.
लहान मुलांचं असच दुपारी झोपत नाही का?
टेवुका. झोपते ती.
हम! शाळेत जाते.
हजाते. हो म्हण तला अध मिती म्हणते आम सल.
अच्छा!
कोणते.
माझी फर्स्टलाई गेलेली अजून नाही आली.
हम्म! हम! सती कामदज वगैरे करते.
हो करते.
हम! ह. काय आ काय सगळयच.
हो.
ना पण छोट्यांना सारखंच यात.
सर्वांना सारखंच आहे. चार वर्षाच झालं की अभ्यासाच लोड लागतं मागे.
पण मग असं कधी कधी नको वाटत एवढं छोट्या मुलांना अभ्यास. ड ते.
दोन -दोन, तीन- तीन तास अभ्यास करत मुलं एवढ्या छोट्या
गावाला जायच. खत बनते.
हम!
हॅलो?
हॅलो? येतोय का आवाज? तुमचा कट होतोय अहो.
हॅलो?
हा, बोलाना येतोय आता.
हा, हा, म्हणलंय शाळेत पण एवढ भरपूर वेळ असत ना ते स सस आता हम्म घरी येऊन पण आपण तेच त्यांच्या मागे मग त्यांच्या डोक्याला तान पण मिळाली पाहिजे ना. इतर गोष्टींसाठी.
हम्म तेच ना.
आम्ही नाही इतका फोर्स करत की नाही तुम्ही केल्याच पाहिजे
हम्म
त्यांना माहितीय की, जे टीचर मानतात त्यांच ते करून घेत- तरी होमवर्क- मी केला जर मी मार त्यांनाच भेटणार आहे म ते करदा जास्त महाग लागला कम ते करडाव करा
हा.
हा इंग्लिश मीडियमला आहे का मूलगी?
इंग्लिश मिडियमला होती, आता सेमीला टाकली मी.
हा काबर बदला
काय होते, इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्यामुळे मग- मुलांना मराठीचं काही समजतच नाही ना.
ह
म्हणजे त्यांना वन ला एक म्हणतात. कि, टू म्हणजे दोन हे पण कळत नाही नंतरन.
हो, ते तर होत, ते कसं होऊन जात, जमलींग होऊन जात कारण आता कस आहे - शाळेत दोन्ही शिकवता- अँटटाईम इंग्लिश पण, मराठी पण, मग- ते थोडं होत कन्फ्युजन, पण मग काय आता- जगासोबत चालायचं म्हटलं का, कॉम्प्रमाइज आणि काय शाळा म्हणजे मराठी- आपल्याला खूप वाटतं, मराठी मीडियमला टाकलं पाहिजे मला पण वाटत, पण- माझ्या आजूबाजूला नाही तस शाळा तर मग- माझ वाटत नको माझ्या मुलांना तिथे टाकलं का मग, उगच त्यांच्या मन- ग्रॅज्युएशन न्यु होतं ना, तेव्हा मला टा
तिथे मुलं कशी येतात, त्यांच्या सोबत कशी येतात, त्याच्यावर डिपेंड असत ते.
तेच ना. मग आता एक आहे आमच्या इथे, तर तिथे जास्तचला मेडियात मुलं.
नाही, ते आमच्याकडे एकच येते सेमी इंग्लिश ना- इथे आहेत, बऱ्यापैकी आता भरपूर- भरपूर पोलीस लोकांची मुलं जातात, जवळपासचे भरपूर लोकांचे जातात. चांगलेले मग पहिलीपासन मी पण तिथेच टाकली
आता आमचे इथे नाशिक रोड म्हणून आहे, नाशिक मध्ये- इथे आहे, नवीन मराठी शाळा आहे ना-
ह. ह.
ती खूप चांगलीये मराठी मीडियम साठी.
हम्.
परत त्यांचीच नंतर मोठ पुढे, रज पिटको आणि पुरु- क मेमला मु
हम्म.
पण त्या खूप चांगल्या आहे पण मग इथून मी जिथे आहे तिथून त्या खूप लांब आहे. त्याचे म टाखू नाही शकत नाही आणि जे माझ्या घराला वड मला नाही आवडत असं.
हा बरोबर आहे ना नाही मला आहे ते जवळ शन म्हणून मग टाकलं कारण कस आहे ना इंग्लिश ठीक आहे शिकलेलं पण काही गोष्टी असतात ते आपल्या मात. मातृभाषेत बोलल्या तर समजत मुलां
तो पण मला सांग. तो का मराठी नाही का मराठी समजतो कळत लक्षात राहत.
हम्म.
अस.
मी असे पण काही मुलं बघितले ते इंग्लिश मध्ये खूप फास्ट बोलता आणि सांग. पण पण त्यांना तेच विचारलं ना मराठीत सांग तर नाही जमत.
हम्.
म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे आता बेसिक तर तिच झालं हम् हम्.
हम्म. म्हणजे इव्हन त्याच्याशी घरी आपण मुद्दा मी इंग्लिश बोलायचा प्रयत्न केला. किंवा जरी बोलल ना तरी त्याला राग येतो म्हणतो आपण मराठी आ तरी मराठीत बोलायचं मलानी
तेच होतं मुलांना समजत हम्.
हा तो डायरेक्ट सिद्ध असं काही काही लोक नाही फार कवतु करता. मग हिी बोलतात मुांची
घरामध्ये मातृभाषेतच बोललं गेलं पाहिजे.
बोलता.
हम्म.
म्हणजे मग मुद्दा म्हणण उभं राहायला स्टँडप सिद्धा होन असं पण मला नाही. मला असं वाटतं आपण घरी आपलेच माशी ठवलं पाहिजे.
बरोबर आहे. असं केल्यामुळे काय होतं ना आपली भाषा मग बुड जाते ना हळूहळू बघ. पहिले आपले आई वडील शेती वगैरे करणारे असतील तर त्यांची बोली भाषा होती त्यातले कित्येक शब्द आता मागे पडले. कारण आपण शिकलो आणि मग हे पुस्तकातले शब्द वापरायला लागलो. तर ते शब्द बुडालेत ना आता पुढच्या पिढीला ते काढणार. पण नाही नक्की काय असत. त्यामुळे घरामध्ये तरी आपण आपल्याच भाषेत बोललं पाहिजे.
मराठीत बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य देतो.
हम्म.
आणि दिलंच पाहिजे. पण मग काय आता काही कारण असतं मग इंग्लिश म टाकायला लागतं.
ना कॉम्पिटिशन आता वाढली त्यामुळे वाट. आपल्याला पण बाकीच जाता येत आपले का नको.
ते आणि आता ते सरकारची ती स्कीम चालू आर्टियेची.
हो आर.
त्याच्यात पण चांगली शाळा भेटून जाते काही काही वेळस.
हम् हम.
त्याचा पण फायदा होता ना.
हो ज्या मुलांचे नंबर लागतात मग त्यांना आठवीपर्यंत फी माफ असते ना.
त्याचा पण भरपूर बालक आहे बाल त्यांच्या घरा चांग चांग. शाळे मग ते सगळं शट असता मग कुठे लागलं तरी आणि आत्ताच्या जमान्यात तेवढा खर्च वाचला म्हणजे खूप चांगलं. आपला फायदा आहे ना.
फायदाय खरंच आहे कारण शिक्षणावरती एवढा खर्च होतोय ना. की भविष्यात त्या मुलांना वेगळं काही करण्यासाठी पैसे उर. टक्के नाही याची चिंता वाटते आता.
आणि जे समजा. ओपन कास्टवाले त्यांना पुढे जाऊन तर काही नाही स्कॉलरशिप वगैरे. मग त्यांना हा फायदा झाला तरी खुपे कारण पूर्ण फी भर. बरावीच लागते समजा दहावी नंतर मुलांना.
हो
मग त्यांना आरटी मध्ये आता चान्स भेटला तर तेवढे तरी वाचत ब
हम्म ते आहेच
हम्म
पण मी आता बघितलंय ना बऱ्याच जणांच ज्यांना गरजे ना त्यांचे नाही लागले ज्या परिस्थिती चांगलीये त्यांचेच लागले असं झालंय..
नाही होता काही वेळेत म्हणजे काही काही या म्हणजे जे कास्ट मध्ये आहे ना.
हम्म
तर ते लोक म्हणजे गव्हर्नमेंट जॉब ला असून पण ना.
हम् त्यांचे नंबर लागलेले आहेत का?
म्हणजे त्यांना काहीच गरज नाही समजा काय ई पी एस आय ये
हम्म
चांगल्या चांगल्या पोस्ट वर ऑफिसर आहे पण मग काय? दहा स्टेशनला त्यांच्याकडे तर मग त्यांचा नंबर लागलाय. पण म्हणजे ना खरंच गरज हो समजा. कास्ट जरी असले नसले तरी पण त्यांना गरजेना त्यांचा नई लागलं.
आर्थिक परिस्थिती कमी असेल तर त्याला दिलं गेल. पाहिजे ना त तसं नाही होते.
म्हणजे माझं तर म्हणजे पर्सनल मध्ये की जे आहे ना गव्हर्नमेंट सर्व्हिसला. त्यांना तिथे क्रायटेरियाच पाहिजे ते कोणत्या पण कास्टचे असो. त्यांनाना नकोच फॅसिलिटी द्यायला आणि जे नाहीये ना प्रायव्हेट मध्ये ना मग ते कोणत पण. कास्टचे असो त्यांना फॅसिलिटी दिली पाहिजे.
दिले पाहिजे हम्
कस आता काय आपल्या वोटिंग साठी काय ते सिस्टीम होत नाही.
ह ह ह
झालं पाहिजे पण करून. प्रॉब्लेम येतोय.
मुलगी छोटीये का मग तुमची
हो हो छोटीये.
ह ह ह
हम् काय आता तिला टाकायचं नवत आम्हाला शाळेच. पण मग तिला आवडतं म्हणून टाकलं.
हम् आधी मोठं मुल असेल ना घरामध्ये कि त्यांच्याकडे बघून छोटे जास्त लवकर शाळे जाण्यासाठी हट्ट करतात.
हटाग ल आमूरला डायरेक जुनियरला आम्ही जुनिरला टाकला होत त्याला
हम्म
पण मग त्या त्या म्हणजे बघितलं आम्ही त्याला काही इंटरेस्ट नाही एवढा मग आम्ही सिनियरला टाकलच नाही त्याला
आम्ही डायरेक्ट फर्स्टला टाकलं नंतर एक म्हणजे पूर्ण त्याच एक झालं ना सहा वर्षाच
हा पण अहो आता घेत नाहीत ना. आता असं झालय की पहिले जुनियर के, जी, सिनियर के, जी, केलेली असेल तरच फर्स्टला घेतात.
नाही, नाही आम्ही त्यांना सांगितलं होत हा म्हणजे तो ज्युनिअर के, जीच्या शाळेत होता ना आम्ही शाळेचं नाव सांगून गेल होत म्हटलं हा त्या शाळे सतो पण ऍक्च्युली मध्ये आम्ही त्याला ते तिथे पाठवलं नोव्हत शाळेत.
अच्छा.
ते काय रिझल्ट वगैरे बघत नाही काय नाही काय.
नाही हा काही मोठ्या शाळांमध्ये इंटरव्ह्यू वगैरे घेता मुलांचे.
म्हणजे आम्ही जेव्हा त्याला आम्हाला फर्स्टला टाकायचं होतं ना तर ज्या शाळा असं बोला ना इंटरव्ह्यू घेऊ मग डिसाइड करू
हम्म.
मी एवढे छोट मुलगा त्याची कशाला इंटरव्यू घेतात.
हम्म हं.
म आम्ही त्या शाळेत गेलच नाही ऍडमिशन घ्यायला मग आमचा एकदम फित हो त्या गोष्टी मग किती कती आली तुमची कमी अस जास्त असण का गरज नाही म्हणजे चा मुलगा कसा पण असत तुम्हाला आम्ही तुमच्याकडे काय पाठवतो शिकवायला शिकवायला. मग तुम्ही जर ते आमच्याकडन ते करत असाल त्याला आलं पाहिजे ना असेल तर आम्ही का टाकु तुमच्या
बरोबर आहे.
मग त्याच्यामुळे ना आम्ही त्या शाळांमध्ये गेलोच नाही.
हम्म, हम्म.
मी मी करते आणि हाच टॉपिक कंटिन्यू
हो. हो.